हा बोल की तस काय हे झालं काय माहिती बाई हँगच झाला माझा फोन होय आलंच नाही त्याच्यात डिस्कनेक्ट म्हणून झालं डिस्कनेक्ट म्हणून दाखवत कॉल
ह ह मग काय नाही अजून एक आठ दिवस आहे आठ दहा दिवस
मग न्यायला येत्यात काय?
न्यायला आता बघूया की सासू सासरा येणार आहेत.
हा हा हा हा हा
नाही आलीत तर मग येतील न्यायला
हा हा मग जेवणाच तेन ग
कराय लागलेत की तेनि
होय येतय
शिकल्यात मध्ये इकडं होतं ना मी तेव्हा डिलिवरीसाठी आलतो त्यावेळेस शिकलेत
पण परवडत नाही गं.
नाही आणि खात नाहीत बाहेरचं
हम् मी बघितलोय बाई आपण म्हणजे घरातलं म्हणजे घरात करून भात आमटी का असना चांगलं वाटते खरं बाहेरचं म्हणजे कसं ते जेवण पण बघून मी पण बघितलय बाई आमचं हेनी डिलिवरीच्या वेळेला बघितलं यांचं जेवण
होय म ह्यांनी कसं एकटं असलं की खात नाही मी असल्यावर चाल खातात.. करेक्ट ह खात नाहीत आणून
हा हा
घरात करून खायला मेस तर नाही गं
नाही होय म्हणजे आता स्वतःच करून खायला हम्म हम्म
म होय इकडं खानावळ मेस तेन असत्या
हम्म
म
टेन्शन आलं बोलते एवढं बोललं आणि...... डिस्कनेक्टच झालं दोन तीन वेळा अस झालं. काय माहिती बरोबर ते दहा मिनटं झाल्यावर कटिंग कट करायलाच पाहिजे ते
हा होय बहुतेक जास्त वेळ झाला बहतेक
होय बारा मिनटं झालतं
होय
ते असं कानाला लावल्यावर लक्षातच राहत नाही ते किती मिनट झालं. होय तेच की ते सांगलीच्या ताईला पण लावलेलं ती जरा मेडिकलमध्ये जॉबला जात होतीत वाटतं.
हा हा
म त्यांनी पण बोलेत.
हा हा
हे चांगलं वाटतं असं म्हणजे या ह्याच्यातन असं नवीन नवीन ओळखी तर होत्यात. नाहीतर कोण कोणाला वेळ असतय कोण कोणाशी बोलत नाही कोण कुणाला फोन करत नई हम्म
म स्नेहाला केलतीस का नाही फोन?
हो स्नेहाला केलतो की आता पण लावालतो तिला. पण ते काय उ त्यांनी व्यस्त हाय म्हणलं.
हम्म
तिज पण शाळा चालू झाल्या वाटतं अजून काय गेली नई.
हां
गेलो नाही म्हणालती.
हा हा मग
मग आता झालं आणिक आठ दहा दिवस. आत आता आमची पण पोरींची शाळा चालू हुत्या.
कधीपसन चालूय?
पंधरा जून पासून
हा हा
आता आणि तिथे वया बिया सगळं आणाय च
होय ते आणि आणि नवीन नवीन सगळं.
होय ते ब आम-आमच्या हिज्या मोठीच आहे सोड परवा तिला दफ्तर वगैरे मिळालेत शाळेत. अ हिलाच कि बारकीला साए बारक्या दोघीसनीच आणाय वयाच पाहिजेत हाता हजार रुपेच्या.
होय असं होलसेलमधन घ्यायचं कमी मिळत्यात.
हो-होलसेलमध्ये कधी आणत नाही सोड. म्हणजे आता दोघी जणांनाच लागत होत. त्या आता म आणायला पाहिजे जास्त. तिला पण पाहिजेतच की?
होय होलसेल मधनं आणायचं‌ म्हणजे कमी
तिला मोटी काय? मोट त्या लागत्यात
हुंम
मग ह्या दोघींना ना
हम्म हम्म
आता ती पण चौथीला गेलीया म्हणल्यावर तिला पण आता मोठ्याच लागणार
होय
मग
काय नाय बाय व्हय झोप तुला ना
हा हो
झोपलाय
हां तुझे किती झाल्यात कॉल?
सांगायलोय ना एक पण नाय झाला
एक पण नाही
नाही कधी मी इकडं आलो तेव्हाच आलाय नाय टास्क
हां हां हां
हा मग त्यामुळ नाही झाला.
स्नेहडी पण म्हणालती स्नेहाच म्हणा ती मला न नाही उद्या बाई मला वेळ नाही
हा
तवर आलाच तिला
हं
कुणाला फोन लावायचा कोण फोनवर बोलायलाच तयार नसत्यात आणि
तर सगळी कामात
व्हय
हं
मणी पण काय करते काय माहिती तिला बी वेळ नसतोय म्हणली. मी एकदाच लावलेला बाई माग त्याच्यावर काय परत लावाय नाय तिला
अ हं
तू करतीस काय नाय तिला?
नायी
हम् हम्
मग?
काय तुझ्या बहिणी ते न आहेत तुला लावू शकते
होय
हम्
हं मग आण काय
आणि काय मग
काय नाय बाई
च्या अ ते जत्रला आलतीस का नाय नाय व्ह आम्ही पण नाही गेलोय कुठल्या जत्रेला नाही कुठं नाही बघ
होका
कुठंच नाहीच गेलो गं ते गाडीवर सगळीजण बसायचं अवघड आहे की
होय होय
पाच जण आता बघूया होय आल्या बाई
हा हा
म्ह तेे बारकीेला पण काय तर उठालत ती पडलेली बगं आणि जर त्या म्हणजे कपाळावर लागलेला आणि असं म्हणजे पाण्याच्या वाऱ्या फोड्यासारख्याच फुटकोळ्या उठालत्या तिला खर एवढं सगळ अंगाला कुठं नव्हतं फक्त पडली
अँलर्जी झाली असेल कशाची तर
होय होय अँलर्जी झाली असलं मग कमी आलं स सोड आता ते जरा कडुलिंबाचा पाला वगैरे लावल्यावर कमी झालं तिचं
माझ्या पण बहिणीच्या पोरग्या गेला असं फुटकोळ्या उठल्यात कपाळाला
हा म्हणजे तुझ्या लय मोठ्या मोठ्या होत्या म्हणजे आपल्या वाऱ्या फोड्या जरा नी लहान असत्यात तिच्या लईच मोठ्या मोठ्या झालत्या
हा
तेवढ्या चार उठल्या आणि कमी झाल्या सोड आता जराशी जखम आहे अजून राहिल्या नाकावर तेवढी उठलेली
हा हा
मम्मीकडे गेल्यात तिकडच आहे होय मग आता सासूबाई घेऊन गेल्यात चार दिवस झालतं रविवारी नेल्यात
म
आता येत्यात आणि चार दिवस दोन तीन दिवस राहू
होय काय जवळच हाय नाय
आं
जवळच हाय की
होय जवळच आहे.
हम्म
आम्हाला पण लागल्यात या म्हणून खरं कुठं जातीस काम एक हाय की
होय हं वेगळ असलेलंच बरं.
हम्म हम
होय-होय की
होय तसं काय नाही सोड पहिला करत होतो. पहिला होत एकत्रच खरं काय करून आणि हे करून नाव नसतय. डब वगैरे पाच ला उठून सगळं जेवण वगैरे होतो.
हम्म
सात ला म्हणजे डबा लागत होता आम सासऱ्यांचा आणि सासूचा
मग ते येणार तुम-तुमच्या जाऊबाई
येणार हाईत की येणार हायत म्हणालेत बाई आता दहा तारखेला कायतरी येणार आहेत म्हणालेत. बघूया आता अहम्म ती कुठे इथं राहत्यात परवा हॉटेलमध्येच बुक बुकिंग करायला पाहिजे त्यांच
होय
त्यांचं कसं म्हणजे हायफाय रूम अस आणि तिथं अ तस घरात हे नाही. बेड वगैरे काय नाही खाली झोप
होय
काय काय करते ते बघूया की होय आम्ही एक असु दे म्हणून चालवून घेतो. गावती कस चालवून घ्यायची? तिकडची
बाहेरच राहील म्हण.
हम्म आम्ही घेतलं बा आमच्या नवऱ्यान आमच्या स्वतः जेव्हा सगळं बेड फ्रीज काही नव्हतं आमच्याकड पण या म्हणजे बारकीे पोरगी झाल्यापसन कणी सगळं घेतलं आम्ही.
हां
ते व्हायच्या अगोदर आमचं म्हणजे सिंगलच रूम होती ते झाल्यावर डबल रूम केली मग फ्रिज आणला
हम नंतर होतंय पहिला जरा हम् मग आवरला का नाही स्वयंपाक.
आ..
अ स्वयंपा
काय म्हणलीस?
स्वयंपाक
स्वयंपाक नाही नव्हं आता करायचं बाराला ला घालायचं म्हणजे येवू तोवर होतंय इडल्याला काय दहा मिनिटं ते लागतात आम ती तेवढी करायची? आणि चटणी रात्री नारळ फोडलेला आहे तेवढंच करायचं दोघांना तेवढी लागणारी चटणी काय चपाती भाकरी काय करायचं नाही भात केलेला आहे रात्री‌. तेवढच मग काय नाही पण
झालं एक मिनिट राहिल कुणाचा नाही ग?
स्टेटसला ठेवलय नव्हं वेण्या घात
हा हा नाही अजून बघाय नाही
अ आता मघाशीच ठेवलं हम्म ते आता दिवसभर काय आता हे ब्लाउज शिवल्याशिवाय काय इलाज नाही आज देतो म्हणलं म्हणल्यावर काल आणून दिल्यात दुपारी.
हं दहा मिनटे झालीत
चालत की झालं बघ दहा मिनिटं हा-हा